हॅलो प्रदीप भाऊ काय बोलतो?
काय चालूय? तुझ काय चालुय?
माझं काय चालू असणार आपली शेतीची काम.
हा. हा.
आज काय घरी आलंय. आज हॅलो. काय? हॅलो.
हॅलो. बोल नेटवर्क नेटवर्कला ये हा.
कंस काय केला कॉल म्हणटं अचानक रं. हॅलो.
अचानक काय तुला केलं म्हटलं तू रिटर्न करतो का बघतो कॉल.
आ.
हम्म.
बाकी जेवलास?
हा. झाल कि जेवण.
हं.
म आज काय आंडी हुती.
होय.
हा. मग काय आता द्याव हम्म.
मी पण आता आज आलो आता डायरेक्ट मुंबईला जाणार उद्या.
हा. हा. मुंबईला कसंयं?
अरे मुंबईला असच जा येतो जरा फिरून बघ बघूया म्हंटलं.
हा, हा, हा.
म्हणजे उद्याच कन्फर्म नाही करणार रे. ट्रेन बिन बंद आहेत ना सगळ्या. तिकडे पाणी जाम भरलंय मु पाणी बघितलस काय किती भरलंय मुंबईला?
म काय लई पाऊस.
होय. हम्.
आनं आमच्याकड पाऊसचं नाही हाय बघ सोलापूरला निसत ऊन पडतयं. पाऊसच नाही आमच्याइकड.
अरे इकडेन बघलास ना काय पडतोय ते.
लई पाऊस लागला आमच्या हिकड तिनं - - हिकडं नदीला पूर आलाय ते पूर का आलाय? तिकडून पाऊस पडल्यामुळ तिकड पाणि सगळं आता आमच्याकड सोडल्यामुळे आमच्याकड नदीला पुर आला आता बिना पावसाच.
बिना पावसाच. हा तिकडचं पाणी इकडे सोडल्यामुळं.
पाणी आरे नदीला सोडलय पाणी तिकडुन हिकड आमच्याकड ते बरायं आमच्या हा पाऊस नसल्यामुळ बराय.
आमच्याकडे पण तसंच होतं आम्ही खाली खाली आहोत ना वरणा पाऊस पडलेला आम्हा समजत नाही पूर येतो म नदीला.
हा ह.
वरती भरपूर लागतो पाऊस मग खाली एवढा हे नाही हो
ह हा. लई पाऊस तुमच्याकडं पाऊस पडतो तुमच्या इकडे.
नुकसान बीकसान नाही ना झालं काय ऊस बिसात?
हं. आमची नदी लांब हाय. ते अ पंढरपूर तालुका हेनय त्या पंढरपूर मधनं नदी गेली एक भीमा नदी म्हणून आमचे गाव आपण जरा दोन तीन गाव पलीकडे आहे. लांब आहे जरा.
होय मग ठीक आहे बाकी काही टेन्शन नाही एवढं तुला मग.
हा कास ना बघ.
नाही ते एवढं वीस मी म्हटलं वीस एकर तुझ नदीच्याच बाजूला आहे.
नाही नाही नाही नाही नाही एवढ नाही. मग नदी तिकडे अवघड झाला असतं लग काय सगळं वाहून गेलं असतं पाण्यामध्ये.
तरी पण तुमची ना झाली तरी बाकीच्याची जाम झाली असेल ना रे नुकसान?
हा तरी नाही एवढंचल अस कारण की तसं पाऊस नसल्यामुळेग आमच्याकडे काय झालेय पाऊस नसल्यामुळे एवढं नाही.
हा असं म्हणलं म्हणलं म्हणजे तसं पाण जे काही न नदीला येईल तेच पाणी समजलं. तरी पण काय पूर आल्यावर काय नुक तरी पण पूर आल्यावर काय नुकसानी रावत नाही म्हणे.
गेल्या वर्षी नुकसान झालंत आमच्याकडं नदीच्याकडे लांबडी मग गावरे प्रसिद्ध प्रसिद्ध गाव आहे असं ती म्हणजे लांबूड चिटणी म्हणून हे प्रसिध गाव आहे. आणि ती पाकसं निमगावच धुऊन गेली गेल नदीच्याकडे. समद शेतबीती बागाशी वाहून गेली त्यांची उस मोठी मोठी ऊस कार्यक्रम चालणार होता दोन तीन महिन्यांं वीस वीस तीस तीचांड्यावर एवढ मोठं उस्ष्ट गेल पाग असं पा धऊन गेले काय लोक नुकसान झालत म गेल्यापर्यंत. पूर आला था. म्हणजे किती तर पंधरा सोळार्ष पंधरा सोळा वर्षां तेवढा पूल आता आमचा सोलापूर इकड पुणे महामार्ग मोठा तो केव्हाच बंद झाला नव्हता. तेव्हा तेवढा फुलटी बंद केलता हा गेल्या वर्षी.
यंदा आमचा कोकण म्हणजे कोकण वरचा भाग सगळा बंद आहे.
ह ह
बघाल ना अरे काय काय करा पियायला पाणी पण नाही थोड.
हा हा तुमच्याकडे केळी काही भेटते अ रे केळी?
केरी
केळी भेटते का अस असते म्हणजे?
आज इकडे वैभववाडी कुठे ते केळी नसते वैभववाडी वैभव बाजारात बिजारात.
आमचं छात आहे की. अर्ध अर्धा एकरचा आहे.
केळी व्हा.
होय केळी.
ह हा
पण गावटी
हा दिशी आपल दिसल बारकी
हा बारकी ती कशी छोटी असली त्याला तर रेट चांगला असतो रे बाद्र बाजारापेक्षा पौष्टिक असत ती सर्दी बिने रण्यास कारण नाही ती
हा होत ना चांगलायती दिशी
एककडे जवळ जवळ दहा एक किलोमीटरवरर कशी जिम आहे
हा
जि जिम असल्यामुळे कशी इकडून डायरेक्ट घरच्या घर तिकडेनच जातात डायरेक्ट जिम मध्ये कसे त्यांना गावटी केळी चांगली वाटतात त्यांना जी मला
हा हा पौष्टिक आहे ना
हा त्यामुळे इकडून जवळ सांगतो जररोज दररोजचे नाही नाही म्हटलं सर दोन तीन दोन तीन घट तरी जातात जिम मध्ये
हा आता इथं आम्ही उभे जिम करून केलं बाजारात करून सांगतो एक बि केळी नाही.
तू बी लावली तू बी लावली की काय जिम?
जिम लावली मग काय करतो जिमला लावव म्हणलं
काय बोलतो?
वैभव गेलतो जिम झाली केळी बघा बाजारालाच बाजार असते ना बुधवारचा तर कुठं केळी एक तेेवढा केळी वाला होता तेवढा ती बी साठ सत्तर रुपये डझन दयायला लागला
वा वा वा वा
ती बी केळ बारखी मग काही केळी बारखी असं एखाद विचार डोकरी फार्मेसी सोडाव टिकून केळी केळीच विकत बसाव वाटलेल मग काय सत्तर रुपये डझन मला केळी केवढी आपल्या एवढ्या कणगोळीवर बारीक बारीक केळी केळी मोठी बी नाही.
घे घेरणार तीस चाळीस रुपय
हा बारखी होती मग आम्ही घेतली जा बाबा म्हणलं त्याला
एकदम बरं अरे माझ्याकडे एवढं नाही बारकी की तु स्टेटसला बघितलं असशील त्यामुळे कॉल के एकदम काय बारकी नाही ते हच्या कालोकाल असतात एकदम
ह हा आता आमच्याकडं तर मोठी मोठी केळी असती आहे. मग काय लका आच्याकडे तसली मोठी केळी असते सांगतो कोल्हापूरच पुढ साठलाक्ष डजन मोठी मोठी केळी असते अजून एका एका केळीत माणसाचं पोट भरलत तेवढी मोठी केळी असते हि काय तीचभर बरं केळी एवढी एवढी
हे बारकी बारकी केळी.
हा सततर रूपये डझन म्हणलायला लगला आयला अवघड आहे म्हणलं.
होय तेच की असं वाटतय
खाईलाच बिया कुठं नव दुसर नव्हतं आख्या बाजार मध्ये कुठं नव्हतं कोण एवढे एकच होतं.
होय मग फार्मसीकडून ते बरं दिवसाला तीन तीन चार चार हजार
अरे नाही पैसे होतील तस लका का काय जर वाटले डोक्यात म्हण गवा म्हण एवढं आणा त्यापेक्षा आपलं ल बरं आहे म्हण फर्मसरलं बसायचं म्हणतं.
अ स्टॉल टाकून घ्यायचं रस्त्यावर फक्त उभं अरे तुझी इच्छा असली तर देतो इकडून तुला दररोजचे चार चार गड पाठवेल.
अ काे लय अवघड आहे
होय तुला हवीत काय केळी?
हा मला म्हंथनला आपलं त ती म्हंथन म्हंथन खालचा
हा
हा त्याला फायदे होती मग ते डोक्याला हात लावून बसला
मी देन चाळीसने आपले काय मित्र आहे मग चाळीस नाही चाळीस तिसला देऊन टाका
हा हा हा
तू पण जिमला जातोस ना तू पण घे जरा बॉडी बिल्डर हो मस्त गावठी केळी खाऊन.
ह घेतो कि भावा
होय घे घे हाय अर्ध्या ऐकराच आहे पण तुला देतो दरोजच एक एक ट्री पाठवून होडीवर होडीवर
बरं आहे बरं पण तुमच इत नाही.
होडीवाला टाकेल वैभववाडी गाडीत.
होडी म्हणजी काय बोट काय.
बोट बोट.
तुमची नदी का कुठून नदी आहे काढली तुमच्याकडे.
होय आमची नदी आहे. मधी
नदी आहे कुठलीय, मोठीये की बारकीये.
वागोटण नदी म्हणून आहे न नदीचं नाव.
हा अशी मोठी आहे का. मोठी आहे का बारकी आहे.
मोठीये, मोठीये बाबा.
हा ह ह मासे बिसे असतील होय.
भरपूर, भरपूर मासेे भरपूर. तर्हेतर्हेचे असतात. ये एक दिवस बघ.
येतोय भावा.
मस्तपैकी खा, पी, जा. मग पकटतो. गावटी पद्धतीने झाळी असतात आमची.
हा हा हां बोटर बोट घेऊन येत असतात का, मग का तुमची स्वतः ची बोट आहे.
नाही आमची बोट नाही. भात कसं माहिती ये. बोटी असतात भरपूर जणांच्या.
हम् हम
ते कसे भाड्याने घ्यायचे आता एका दिवसाचे हजार पाचशे बोटीनुसार घेतात. तुझं आता जाळ आहे. तू टाकायला गेले तर असे घेतात. पण भेटतात. मच्छी भेटते चांगली, मासे चांगले भेटतात.
तुम्ही कसं इकता वा. काय फक्त घरच्या घरी करून खाता वा.
थोडेशी विकतो थोडेशी विकतो जास्त नाही. समुद्रासारखे नाही भेटते त रे पण मासे भेटतात ना. त्यांना एक चव एवढी जबरदस्त असते ना की आता. म हे तू आता घेतो ना समुद्राचे माशीती पन्नास ला असतील. ते ह्यांचा शंभरला भाव होेत असेल असं. म्हणजे चव चांगली असते. हम्म हम्म होय.
तुमकडे कसं बारका असली मोटरी नसतील किंवा नाहीतरी बी.
आं.
मासे मोठ नसेल तुमची.
मोठे पण असतात की, पण मधी तेवढी आमच्याकडे झाली नाही मोठी.
हा हा
ती आमच्याकडे कशी मॉमिटे म्हणजे मुसलमान लोक आहेत ना.
हा
त्यांच्याकडे मोठी मोठी जाळे आहेत. ती ते त्यांना भेटतात रे मोठी मोठी. हे कसे आमच्या गावापुरती, म्हणजे खाण्यापुरती काय आम्हाला लहान लहान चालता येत कि तेवढं.
हा हा तेवढं खाण्यापुरतं काय.
मोठे असतात की, तुझ्या एवढ्या पण भेटू शकता आमच्या नदीत.
होय.
होय.
लेस लेस मोठं मस झाला.
होय तर असतो पण ते कशी झाडी मोठी लागतेात रे. तुला एक टाकतो फोटो तुला फोटो टाकतो. माझा एवढा माा होता म्हणजे तो कसा लोक. पण इकडेनं असं आता भरतीचं पाणी असतं ग भरतीचं.
हा.
तेव्हां भरं भरलेलं आणि ते कसं तो त्यांला तंस एक चिंगूळ असतं डेंगी डेंग्यावांला चिंग चिंगूळ माहितं आहे नां तुंला
हां
कोळंबी कोणंबी
हा कोणं बी बरं हां
हां ती डेंग्यावाली कोणंबी असते ती मांशा विषाने अशी चांवली नां
हां
की त्यांना खांजयेते मंग ते तिथं तेचं असे खांदवीत असतांत दगडां बिगड्यांनाे घासतं असतांत नदीतं
हां हां
हां मंग त्यांला ती चावलेली मंग त्यांला ते कांहीं समजलं नाहीं आणि पाणी गेलं खांली आणि तो रायंला अडकूंन वरं म्हणजे जास्तं पाणी नव्हतं असं एक होतं पाणी थोडं कंबर पूंर त्यांच्यात तो अडकूंन राहिला
हां हां
मंग कायं आमच्यांकडच्यांनी बघितलं गेले आणि शिगेने मारलां त्यांला आणि घेऊंन गेले
हां हां
अ ते जवळंजवळं वीसं वांटे पांडले
हं ललेज मोठं मांस होत मु
हं यांलंय मोठं होतां सांगतो कां तुंला येई एक दिवसं आणि तेवढी देतो मंग केळी पाठूंन
बरं बरं चालतं देघी भाऊ
हम्मं कायं करतो बोटीने पाठतो तो बोटीवांला कायं आमचां हो गांडीत पार्सल देतो वैभववांडी आहे ती तेवढी तुम्हांला फक्तं कायं उतरूंन घ्यांयची यांच्यावर आणि आपलां कायं वास्तीलां घेऊंन जासं नाहीं चालतें चलं
अच्छा हां हां ठुंवा
हां चालेलं
हां हं
ह ह